हॅलो!
हॅलो बोला.
हा ताई येतोय का आवाज
हो आला आला
त बरं चालत ना
हो बरं चाललं तुमचं काय चाललं, हा तुमचं काय चाललं म्हंटल? काय नाही उन्हाच आता काय थोडस आराम आहे अं.
हो ना
हम्म पाऊस झाला परवाच्या दिवशी थोडा उष्णता वाढली.
हो ना उष्णता वाढली आणि परत शेतकरीची पण नुकसान झालं नाओ ताई.
हो नुकसान होऊन गेलं सर्वच.
ते आलेला घास शेतकऱ्यांना खायला भेटणार नाही.
आमच्याकडे तर इतक्या गारा ना तर, झाडाची पत्ती होती ना ती सुद्धा असं त्यांना छिदरे पाडून टाकले त्या गारने,
बई गं! किती नुकसान आहे सांगा बरं.
मग आणि परत म आता हे आंबे, डाळीब यांना पण मग- तो फटकाच बसला ना.
हां द्राक्ष पण,
गार लागली म्हणजे मग ते त्रासच होतो ना मग त्या पिकाला.
पिकाला त्रास होऊन जातं. खूपच हाल झाले होत.
हम्म आपल्याकडे थोडस कमी झाले आहे. तरी त्याच्या मानानं, हं
पण बाकीकडे जास्त झालेलं आहे बरं का ते,
हम्म, बाकीकडे जास्त झालंय.
हा हा हा हा
हो. तुम्ही काय काम करता हा
सिलेंडर भेटतायेत का अ सिलेंडर-सिलेंडर भेटतायेत का म्हटलं?
हो भेटलं आव्हाल.
भेटल ना
हो.
आहो आमच्या इथे तर माहितीये का वेटिंग लावून सुद्धा सिलेंडर भेटत नाहीये
अ आमच पण पाच दिवस वेटिंग घेतल ना त्यांनी.
हो का?
पाच दिवसात दिल हो पाच दिवसात दिल.
का बर आता अ ज्यांच्याकडे लाकड असतील त्यांच ठीकये पण आता आमच्याकड लाकड पण नाहीेत आवो चे येवढे हाल चाललेत ना बस कधी
हा आमचे पण तसेच ना म पण मग आम्ही मळ्यात राहतो लाकड भरपूर चुलये त्याच्यामुळ काही वाटल नाही.
नाही तुम्हाला काहीच नसे लागल बॉ ह
हा सवय ये ना आम्हाला कायम करून घ्यायची.
चुल्याची हा हा हा.
आमच नेहमी म्हणजे भाकरी तरी चुलीवरच राहता किंवा संध्याकाळी वेळ राहियला म्हणजे भाकरी झाल्या म्हणजे लगेच चुलीवर भाजी तरी टाकली जाते अस राहत.
हा हा हा हा हा ह नाही आमच कस आमच चुलाच काही हेच नाही.
फक्त चाला चाला थोडासा प्रॉब्लेम येतो बॉ काळे भांडे होतील बॉ अस
हा हा हा ह नाही ते मळ्यात राहता त्यांना काही प्रॉब्लेम राहत नाही ताई?
हम्म मळ्यात काही नाही प्रॉब्लेम.
हम्, हम्, हम्. आता हे पा पोरांच्या माहितीये का? हम्म, नाही पोर आता बाहेरगावी शिकायलाये तर त्यांच्या मेस बंद झालेल्या येत मेस बंद होवून गेल्यात त्यांचा सिलेंडर भेटत
हो हो.
त त्यांना डायरेक्ट घरी अ कॉलेजला सुट्टी देऊन दिली घरीच जा म्हणे आता सिलेंडरच नाही तुम्हाला जेवायलाच नाही तर तुम्ही कस काय थांबशाल म्हणे
हम्म
म कॉलेजवाल्यांनी सुट्टी देऊन दिल्या
बापरे शिक्षणावर पण मग येत जस कोरोनासारखिच एक परिस्थिती होऊन गेली की काय म
हो महामारी झाली ना वो ताई ही हे की नई
म कारण मग त्यांच आता तेव्हा कस होत तिथ खायला त्यांच काम बंद पडले म्हणून खायला आणि आता इथ खायला पण हाय पण मग कशावर शिजवतील
शिजवतील कशावरती हा अस होईल ना ते
आणि शहरात लाकड कुठून आणतील चुलई पेटवू देणार नाही.
नाही, नाही नाही, लाकडं तरी कुठून आणतील ते?
हा हा एक प्रॉब्लेम
हा त्यांचे काय वीस, वीस, पंचवीस, पंचवीस, तीस, तीस डबे राहताय की एक, एक घरचे. आशे राहता तेचं मग कसं काय करतील एवढं मॅनेज? सकाळ, दुपार, संध्याकाळ.
आणि परत म आता या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊन जाईल असं होत
हम्म ह्या युद्धामुळे झालं सगळं ताई पण
हम्म.
हम्म हे युद्ध जर नसतं, तर नसतं झालं हे एवढं. पेट्रोल, डिझेल महाग पण नसतं झालं. आण सिलेंर पण भेटले असते, अव्हेलेबल आता आपल्याकडे किती सिलेंडर आहेत? च्या गाड्या मागवत. परत आता हा अवकाळी पाऊस पडून गेला हॅलो.
आज तरी मुलगी सांगत होती ती सांगायची.
हा हा.
म्हटलं आधी रॉकेलला तश्या रांगा लागायच्या बाई म्हटलं. रांगेत उभे लोक लोकांनी काय रांग पाहिलेली नव्हती, म्हणून म आताच्या काळात पण रांग पाहायला भेटते म्हटलं लोकांना.
बरोबर हे, बरोबर हे, बरोबर हे.
ह आम्ही लहान राहायचो ना तेव्हा रॉकेलला पाच लिटरच्या रॉकेल साठी इतकी मोठी लाईन लागायची तर शाळेत जायचो आमच्या पेप शाळा बुडून जाय ची, एखाद्या वेळेस त्या नंबर लावण्यासा
हा. गॅस ला पण आधी लाईनच लागायची रॉक केलला लाईन लागायची, आता सर्व म्हणजे ऑनलाईन गंमत होऊन गेली म्हणून लोक पण येऊन गेले. म्हणून लोकांना परत आणखी जसा त्रास होतोय तसाच व्हायला लागलाय.
तसच व्हायला लागलं आणि परत ते जुने दिवसच जस काय आलेले.
हम्म आणि लोकांना कोणाशी बोलायला वेळ नव्हता, आता परत या युद्धाने समजून घ्यायचं की एक मेकांना बोलण्याची वेळची संधी दिली बुवा आसं
सी हा हा हा तेच झालं.
तेच आहे ना एक म्हणजे कारण एकत्र बसले म्हणजे तू कुठला, मी कुठला, अशी ओळख व झाली समजून घ्यायची.
हा हा हा हा ह. हम्म आमच्या इथे तर माहितीय का आता हे काल परवाच्या दिवशी दोन दिवस प अवकाळी पाऊस झाला ना तर डायरेक्ट अ ही आपली द्राक्षांची बाग डायरेक्ट काणी झाली.
हम्म हम् हम्.
परत ते डाळिंबांना ते फुलं आलेले राहतात, ते पण गळून पडले डायरेक्ट.
आमचा पण डाळिंबचा बाग होता, पण आम्ही पकडलेला नव्हता त्यांच्यामुळ टेन्शन फ्री हाय आम्ही.
हो ना ताई, हो हो.
हया दिवसात गारा पडतात. मे नंतर नाही गारा पडत. कारण जूनच्या पाण्याला कधीच गारा पडत नाही.
हा, हा, हा तो आपल्या शेतीच्या कामाचा पाऊस राहतो.
कामाचा पाऊस राहतो अवकाळी राहतो ना यावेळेस जर गार पडली तर द्राक्ष, डाळींब धरलेले राहतं त्याच्यावर नुकसान होते
चालून जात कांद्या आता काहीचे कांदे काढलेले होते वाववरांमध्ये तसेच कांदे माहितेय का पाण्यामध्ये सापडावात गेले.
हो
आणि हा कांदा कसा लगेच सड धरून घेतो.
हम्म
हम्म, हम्म हा असं होऊन जात ना मग ते किती गट वगैरे किती आहेत ताई तुमचे
माझे एकोणतीस गट आहेत.
तुमच्या गावाला का?
हा एकोणतीस आहेत.
किती क्याडर आहेत तुम्ही?
एक तीस होऊन जाणार तसे एकतीस आहेत. हो, हो
हम्म चांगलं काम चालतं ना ताई मग तुमचं
हो मी आता ये टार्गेट दिलं होत ना आपल्याला सॅच्युरेशनच मी साहा गट बनवले एक हात सात, सात गट झाले माझे
अरे वा छान काम आहे ना तई मगं
ती फिरली हो मी कोणाला जोडी पण घेतलं नाही कोणाच्या गावात पण गेली नाही मी कोणासोबत पण गेली नाही. मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघांनी फिरून आणि गट बनवून टाकले.
हो ना. चांगला आहे ना उलटून मगं
ह ना पाच पाठवू. यांच्यामुळे मी काय केलं त्यांना संध्याकाळी घ्यायचं चला आता पण फिरून येऊ तेच डॉक्युमेंट जमा करून घ्यायचे बाकी राहिले का ते गोळा करून आणायचे. पण मी अवघे आठ दिवस सात गट बनून टाकले. हम्म
हो ना आहो ताई आमच्या इकडे तर आहे नां आमच्या ईकडनां ना बाया रिस्पॉन्सेस देत नाही आहो.
हम्म
त्या आहे ना अजिबात ऐकायलाच तयार होत नाही त्यांना असं वाटत यांचाच खूप फायदा आहे.
हम्म
तर डायरेक्ट माहितीय का? आम्ही दारात उभं त्या घरात निघून जातात.
बनवून दे रे. हम्म
हम्म हम्म
आता केली बनून दिले मग
नाही आम्ही, आम्ही दारात उभं ते घरात निघून जातात त्या बाया डायरेक्ट
हम्म
इतकं विचित्र काम आहे आमच्या गावाात
ह बचत जरी राहिली ना बचत सुद्धा त्यांच्या फायद्याचीच आहे ना ती. शंभर रुपये महिना बचत जरी टाकली तरी मग बाकी दुसरं जाऊ द्या तुम्ही नका लोन फाईल करू. हम्म
हा पण तुमची बचत तुम्हालाच कामात पडेल आहे की नाही? चालेल ठीक आहे ताई मग. हो हो ताई मी तुम्हाला करेन हा कॉल.
हो हो